हू दे उतरय हॅलो हा अभिषेक पाथकरे कर रहो
अभिषेक पाकरे बाात कर रे क कासे
अ भंडारी
भंडारी गाव आहे क क्या करते खेती बाडी वगैरे कुछ
हा खेती करते आम
खेती करते आहे क मराे टेी बाात
ह् हा स स ती कुठे गेली पीटच गाड्यार म्हणो
हॅलो सर आपक बाहेर का आवाज नाही आना चहीे
ठीक आहे ठीक आहे
काप हो आप आवाज आ रही बाहेर की
होय ग
गा होत
हम्म ए कण आहे ल आहे का म कोण त यालाला गाडी आ जाव की सिटची कुठे टाकायचं चला जागा दाखवा
हॅलो हॅलो सर आप के बाहेर क आवाज आ रही यार
ठीक आहे अभी नाही आयग मी घरे आजको
वसा आहे का
हम्म
म वहेच बोल रहा आप की बाहेरची आवाज आ रही आहे
विकायचा आवाज येत नाही
चक चक